हा बोल.
हॅलो.
काय नाही, आता जेवण झाला. आता निघाला बाहेर आता कुठे?
हा का जेवण
अरवीची
आट अच्छा. अजून काय करतो?
अजून काय नाही, तू काय जेवली?
मी पनीरची भाजी, रोटी आणि भात.
पनीरची भाजी. पनीर नाशिनत. ते.
पनीरच होता.
खोटं बोल तुला ते पनीर ना शिंदे. हा.
अं.
हा. पनी
तू बाईलाच नाही येत
हा मग नॉन
हा. कधी कधी.
कधी कधी.
हा.
आ
ली.
अस का?
का?
आजय.
अजून काय नाही. अंशू का
तो अंशू बाहेर खेळत असेल?
हा. का? काय करायच आधी त्या लागान तेवढं फ्रीप्रजध्ये
कितीवी चाली तू आता पिवू?
हॅलो काय करतो रे
काय नाही गेली ते हे गोठ गेली वेो
पिऊ पिऊ गेली ते आता ते फ्रीज मधले बर्फ आईसचे ट्रे आईसचा ट्रे काढला तिनी वरती ठेवून दिलेला होता तर तिला दिसला तिने काढला तो
तुमचे किती लेय
तीन तीच्या बर्फानी मी सांगितलं तल हॅलो बोल आमल कोराल चान्स देऊ नका तुम्ही तुम्ही समाल बोर करा
जयता दे
हा येतच नाही. तू कुठ चालला खर खर आवाज
मी गाडी चालवताय.
कुठ चालला गाडी चालवून?
आता पाहु आता दोस्ता जवळ आपला
दोस्ता जवळ चालला मम्मी
मम्मी घरी.
मम्मी घरी तू एकटा फिर पप्पा नाही पप्पा कधी नाईटला गेले तू कधी येशील म आता.
वा वा वा
आमच्या इथं समोर क हे बंद ना हायवे
हा
हा तर तर मस्त लाईटा लाय सारी लाइटा वाईटा लावलाय तर लोक जेवण जल्यावर चालायला येत रोज
म ममीला तिथून चालत जाईन मग.
नाही माझ मम्मी नाही चालते ना बाहेर निघते माझ मम्मी कधी बाहेर निघते जेव्हा ते कंटीचा माल आणायला जायचं नाही तर मग मार्केट जायचं बस तेव्हा निघते.
काय मम्मी तर चल मी लावून पाहते तुला. आता मी लावून तास झालेय तुझे वीस पूर्ण
नाही माझ एक बाकी आहे.
पाचचा का?
हा.
कोणाला बोर करशील तू पाचचा अजून?
भाऊ आता दोस्त मध्ये एखादा दोस्त मध्ये लावून दे चालू ठेवेन बक बक करेन काहीतरी.
एखाद दोसले करून जॉईट करून द्या लागेल मग.
हा तेच करतो आता. दुसर तर काय करू मग ये
आाता माये माये तर घे मग पाच कॉल.
पण तू माये तू करणार का मग कॉल मला मी उचलतो ना.
चालनमी करून पाहते, आता उचलून पाह.
हा.
हा ठीक आहे ठेव. अं पाच, दोन झालेले आहे का माझे.